हॅलो हा आवाज येतोय हो हो येतोय हा मला येतोय हा हेडफोन मी थोडा बरा येतो आवाज हा हेडफोन छान येतो असा भिन हेडफोनचा नाही व्यवस् खूप लांबून कुठून तरी बोलल्यासारखं वाटत तो हो अजून मग परत आता आता नवीन काय बनवायचंय नवीन अजून काही डिसाईड नाही केलं ली नाही म्हत म कधीरी आप डेली ज असतोच काय फक्त कधीतरी
पण अना मधना बनवते
हो बरोबर आहे जण एखाद्या गोष्टी आवडली काण ती मग फरक फरक कर हा हा म्हणजे तुम्ही असं म्हणजे पेन फटिंग एम्ब्रॉयडरी असं काही करता का काय करता बाकी की वेळेत मग बाकी वेळेमध्ये नाही अजून करत नाही काय हो मुलांचही क त्याच्यातही वेळ जातो ना काय बोलतय मुलांमध्ये पण वेळ जातो म्हंटलं करायचं असलं की त्यांच करण्यातच हम्म कस ना बाकी घरातली कामं वगैरे पण असतात ना त्याच्यात वेळ भरपूर वेळ काढला तर काढता येतो पण सध्या नाही काढलाय मी बोलाल त करता कर का करता मी पण आता लहान असतानाच करत होते तेवढं काही आता नाही आता हे घराची कामं कर करता करता येतय सगळं पण ते मग आठवणीतच सगळं राहतय हे करत होते मी अस येत होत मला असं होतय पाहून पाहून पण आता रुटीन मध्ये काही नाहीये ओके हम्म ते मी मागच्या वेळेस मोबाईलमध्ये पाहिलं होत लहान पोरांबद्दल ते आजकाल तर लहान मुलांना किती व्यसन लागलंय ना मोबाईलच हो खूप हो ना त्यामुळे ते बिघडत चालले आहेत म्हणजे असं पाहायला खर तर ते चांगलंही आहे शिकण्यासारखं ही आहे त्याच्यात पण ते काय पाहतात काय नाही ते आपणही लक्ष ठेवलं म्हणजे त्यांच्यावर थोडं त्यांना समजून सांगितलं मग काय पाहायचं ते दिलं कि हे आणि वेळ ठरवून दिला पंधरा मिनिट अर्धा तास तर मग तसं होऊ शकत ती गोष्ट पण खराब नाही कारण आता पुढे तेच आहे ना हम्म हा दुसरं नाहीच आहे काही करायला कि आता हे नाही तर बाबा ते मग मोबाईल घेऊ नको तर काय कर दुसरं त्यांना पर्याय पण नाही ह मी मोबाईल दिला तर आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजेल की काय बघतो काय नाही आणि किती वेळासाठी तर जास्त आपण काम करतोय आणि त्याला गप्प करण्यासाठी आपण मोबाईल दिला ह तर बिघडून जातो हा मग ते त्यांना कळत नाही अति मोबाईल दिल्यामुळे ते त्यांच्या बघण्याच्या नादात मग त्यांना एकदा चटक लागली त्याची कि मग त्यांना वाटतय मला ते पाहिजे होतय हा तेच कुठल्या ही गोष्टचा पाहिजेल म्हणजेे पाहिजे काही काही मुलं तर जेवत नाहीत त्यांना मोबाईल पाहिजेल मोबाईल नसेल तर जेवत नाहीत जेवत नाहीत बरच त्याच्यात ही आहे पण त्याच्यामुळे चांगलंही काही काही आहे असं की आता आपणच बघ घाना आता असं आपण बघत होतो पण आता ह्या कामामुळे आपण ओळखी होत आहेत एकमेकांना बोलतोय नवीन काहीतरी शिकतोय हो आवडीने ते आपल्यासाठी चांगलं आहे म्हणजे मोठे मॅच्युअर झाले आपल्याला कळत फोन मधलं काय चांगलं काय नाही आपण त्याचा उपयोग करायचा त्यासाठी चांगली आहे पण लहान मुलांना समज नसते ना की काय कस ते लहान पोरानसाठी नाही ते त्याला आपण समजून सांगायला पाहिजे कि किती काय बघितलं पाहिजे किती वेळ बघितल पाहिजे बरोबर आहे चांगल नाही अस आहे फोनमुळे चांगली गोष्ट आहे आजकालच्या लाईफ मध्ये जॉईन करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तीला बरोबर आहे ना आता लागतंच म्हणजे बरंच चांगलं चांगलं शिकायलाही आहे त्याच्यावर ते मात्र मग त्याच्यावर तेच आहे की बाबा थोडं लक्ष ठेऊन किंवा तू काय पाहिलं पाहिजे हे त्यांना शिकून की हे बघ हे चांगलं आहे हे अस लावायचं असं केलं तर मग ते शिकतात मुलंही तस आपण लक्ष नाही दिलं की मग त्यांनाही जस आवडेल तस बघतात ती ह मग चुकतात अजून काहीतरी मागे तर ते गेम वगैरे पण बरेच असायचे ना ते व्हिडिओ त्यांच्यावरचे काही काही खेळही असतात मग कधी कधी बरं वाटतं जाऊदे थोड्या वेळ खेळताहेत म्हणून मग आपण ते हळूहळू त्यांना ही सवय तशी होऊन जाते कधी कधी वाटतय बरं आहे कधी वाटतय चुकीचं आहे पण सगळ्याच गोष्टीत तसच असतं जास्ती कुठलच कामाच नसत म्हणजे कुठल्याही गोष्टी तिथली मीठ मध्ये असलं तर ते छान होतं ना हो जास्तीत जास्ती अ म्हणजे ते चुकत जात आपल्यालाही कळत नाही ते चुक असं ठीक आहे बरं पाच मिनिटं तर पाच मिनिटं असं करत करत ते लांब जातात आणि काहीतरी त्याच होतं वेगळंच म्हणजे कुठलीही गोष्ट आपण आ केली की तसच होतं म्हणा आता एक मोबाईल बोलायला एक झालंय आणि त्याच्या डोळ्यांवर किंवा शरीरावर त्याच्यावर पण परिणाम होतात तेही खरंच आहे ह हो बरोबर आहे त्या आजकालच्या लहानपोरांला चष्मे लागलेले आहेत हो मोबाईल मुळे किती तरी पोरणला बघते मी लहान चष्मे लागलेले आहेत त्यांना या वयात होय होय खूप लहान वयात लागतात चष्मा वगैरे आणि बराच मोठ्या नंबरचा चष्मा असतो अजून अ असंही नॉर्मल पण नाही किंवा काही आहे ठीक आहे थोडस मो मोठ्या मोठ्या नंबरचे चष्मे लागतात त्यांना
तेचं ना
ते पण आहे
त्यांचच नुकसान होता त्याच्यामध्ये ते तर होतय खरंय आपण पण असं काही देत नाही ते शांत बसतंय ते बघून एका ठिकाणी म्हणून देतो तेच ना तसच होतंय ना मग आपणही चुकतो ना त्यांना नंतर त्यां देणाऱ्यांचं ही असं होतंय की आता पण आता मोठी झाल्यावर त्यांना लागतंच ते कामच आहे पण कोरोनामध्ये अभ्यासही त्याच्यावरच झाला त्यांचा म्हणजे आता शाळा नव्हतीच तर पूर्ण अभ्यास आणि शाळा परीक्षा सगळंच त्याच्यावर झालं तेच सर म्हणजे कुठल्या गोष्टी चुकीच्या कुठल्या चांगल्या आहे आपण थोडस त्याच्यावर जागरूक राहून हे केलेलं पाहिजे असं कि मग ते छान असत सगळंच तर मग ते जातच कुठ तरी चुक होतेच काहीतरी चुकतंच बरोबर को कोरोना काळात त्याचा उपयोग चांगला झालाय सगळ्यांचा टाइमपास बिझनेस तरी सुरु झाले कोरोना मध्ये किती जणांनी नवीन नवी कामं केली आणि कोणाचे म्हणजे अभ्यास शाळा त्या तर झाल्याच झाल्या म्हणजे खूप चांगलंही झालं ना त्याच्यामुळे असं होत तर नाहीतर मग ते इनकम थांबलं तर सगळीकडे प्रॉब्लेम होत होेत ना आता. कोणी कोणी आता खूपच छान होते परिस् त्यांनी आपल्या कामगारांना पगार वगैरे दिले पण. काहीतरी अस छान झालं त्याच्यामुळे पण अस ह होत. कि बाबा माझ्याकडेच नाही तर मी तुला तरी कुठून देऊ. मग काहीतरी मार्ग. शधा त्यामुळे. बरेच जणांनी बिझनेस हही. त्या काळात छान सुरू केले तर आता त्यांचे खूप छान चाल आहे ऑनलाईन मध्ये. असे काम हो मी पण पाहिली हम्. काही ना म्हणज चांग झाले ऑनलाईन व ज्यांनी उपयोग करून घेतला त्याचा चांगला त्यांच आता चांगलं झालेलं आहे. म्हणजे त्यांना कळाला क ह्या वेळेला आपण असं केलं तर म्हणजे. मला आपल्याला नाही कळाला आपणही काहीतरी छोट मोठं सुरू केलं असत तर माहिती नाही होत होत. पण आपल्याला ते कळालच नाही त्याच्यातलं तेवढी माहिती पण नाही ना. म्हणजे मला तर जास् कळत पण नाही मोबाईल मधल पण आता मुलांना जितकं कळतं तितकं आपल्याला नाही कळत ना. हो खरंच आणि आपल्यापेक्षा. पक्षा जे लहान आता असतात त्यांना त्याच्यातली माहिती जास्ती असते मग ते बघून बघून. पुढे ह्याच्यात असं केलं तर कसं होतं त्याच्यातून फायदा होतो असं कामही. केलीत ना बरीच म्हणजे कोरोनामध्ये तर खूप त्याच्यामुळे हे पण झालं. बिजनेस.
हम्म
कारण ऑफिसची काम ह घरी बस. सुनत होती तेव्हा सगळी ऑनलाईन लाईन. अ
ह
तर बरच काही काही छान छानही झालंय त्याच्यातून पण तेच कुठेतरी आपण सगळ्या गोष्टींच व्यवस्थित हे करून नियोजन करून त्याला.
चांगलं थोडंच. म्हणजे जितकं आवश्यक आहे तेवढं वापरून असं त्याच वापर. ऋून उपयोग करून घ्यायला लागतो.
हो ते बराबर
आपल्याला इथे कळलं तर चाल होत... म्हणजे अस सगळ्या छान चालतात गोष्टी तर मग... आपल्याला वाटतय की हा बाबा हे खरंच वाईट आहे असंच होऊन जातं मग ते.
हम् हम्...
चला ठेऊ बाय ते हा ह ठेवते बाय...